हा ह. हां, हो हो मी आता मागे मिशोवरून साड्या मागवल्या होत्या ना. तर कॉटन च्या साड्या मागवल्या होत्या मिशोवन तीनशे साडेतींनशे च्या रेंज मधल्या होत्या, आणि मटेरियल वगैरे पण छान आलं त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण होता म्हणजे साड्या एक नंबर होत्या. कुठे नावं ठेवला जाणार. म त्या पण साड्या मी मागवल्या घात तल्या घालुन सगळं रिव्ह्यू केलय, घालुन दाखवलय काही ना कसं असतं का घातल्यावरती कशी दिसते. त्या अशी फोटोमध्ये तर त्या मॉडेलवर त सगळ्यांनाच चांगल्या दिसतात.
चांगल्या दिसतात. रिअल मध्ये कस दिसतय हां.
मान्य माणसांवरती कशी दिसते. हे सगळ्यात जास्त महत्वाचंय.
मला पण हे बोलले होते की, मी पण विचार केला होता की मी घालून त माझ्याकडन इतका वेळ नसतो सो शाळेतून आल्यानं
नाही रोज रोज करायच असं नाही. हे रोज रोज नाही करायच. तुम्हाला जर करायचं असेल, एखादा वार ठरवायचा. श संडे म्हणा. किंवा मुलांना जो हाफ डे हाफ डे असतो मुलांना तेव्हाचा वार म्हणा. त मग त्या दिवशी असं करायच. घरात काहीतरी शॉर्टकट मारायचे. आणि त्या दिवशी फक्त सगळ्या चार पाच साड्यांचे व्हिडिओ शूट करायचे. जेणेकरून दिवसाला तुम्ही एक व्हिडिओ टाकू शकाल. सहा दिवस. हां. आणि किती तयारी एकच करायची. आपल्याला आवरायचं असतं ते एकदाच. फक्त साडी चेंज करायचीये.
साडी चेंज करायचीये. बरोबरे.
तुम्हाला सांगते ना, तुम्ही जर त्याच्यामध्ये कंटिन्यू करत राहाल ना. तुम्हाला मोजून दीड ते दोन तास पण नाही लागणार. हे सगळ
नाही लागणार नाही लागणार. बरोबरे. बर मी तोच विचार केला. कारण असे फोटो टाकल्यापेक्षा ना, घातलेलं जास्त
नाय आशे फोटो टाकून ना. बरेच जणांना कळत सुद्धा नाय आहो. आपणच एकदा विचार कर तो ना. हे कस दिसेल?
कारण किती वेळेसेना त्यांना तीच साडी समोरचा नाही म्हणतो. अन आपण घातल्या वर म्हणतो साडी अशी
हां हा म किती डिफरन्से बघा या मध्येच.
डिफरन्स होतो ना. बरोबरे. बरोबरे.
आणि तुम्ही कुठून घेता म? इंदोरमधूनच घेता की, काय सुरत
हो इंदोर मधून. इंदोरमध्ये खूप मोठं मार्केट आहे ना. होलसेलच. हो. इंदोर मध्ये तुम्हाला ज्वेलरी पण एकसे एक मिळेल. जे ट्रेंडिंगमध्ये मिळते. ती मी
प्रियांका विस्पुते नाही का? त्यांचं ते अ हां, त्यांचं पण ते काय साड्यांचाच बिझनेसे. त्या त खूप फेमसे बाबा इंस्टावर. कुठून कुठून लोक येतात त्यांच्याकडे. साडी घ्यायला.
अच्छा अच्छा. कुठल्या आहे त्यांच? कोणत्या शहरातलं?
इंदोर मधलंचे ते. शहर नाही मला सांगता येणार. पण इंदोरचंचे त्यांचं. आणि सप्तशृंगी साडी काहीतरी आहे त्यांच. सप तशृंगी. ते साडी सोबत देवीच कुंकू पण देतात बघा.
काय बघितलं नाही मी.
प्रियंका विसपुते म्हणून तुम्ही इंस्टग्रामवर त्यांना सर्च क बर त्यांच खूपये आओ. हो त्या स्व ता पणे ना असंच एखाद दिवस ठरवतात. स्वतः सगळं मेकअप सगळं हेथे करतात. साडचे ब्लाऊज शिवून घेतात. आणि अ साडी घालून मग दाखवतात. कशी दिसते काय हे ते. म्हणजे त्यांचा त खूप मोठा सेटअपे म्हणा. म्हणजे स्वतःच शोप शॉप वगैरे आहे. आणि कामाला खूप माणसं वगैरे. म्हणजे सगळी टीम आहे त्यांची. व्हिडओ करण्यासाठी वेगळी टीमे. मेकअप साठी, ब्लाउज स्टिचिंग त्यांन च लगेच वे करून देणारी टीम. म्हणजे ती खूप मोठी टीमे त्यांची.
हा हा. ह ह.
त्यांनी ते एक साडी टाकली का, एवढे लोक त्यांना ते कमेंट करतात. आणि साड्या येतात. बापरे. सगळं. त्याच्यामुळे त्यांना ते प परवडतं पण सगळं ते.
बरं बर आहे ना त्यांना म्हणजे त्यांना ते पूर्ण झालं त्यांच त्यांनी जे सुरुवात केली ना ते त्यांची सक्सेस झाली.
तसचं झाल एकदम ते आणि प्रत्येक महिलेला अशी साडी घ्यायला आली का त्याच्यासोबत. त्या साडीसोबत कुंकू देतात.
अच्छा हम्म हम्म हम्म छान आहे ना.
हम्. म्हणजे करतात हो खूप ऑप्शन आहेत करायला लागलो तर. पण एकदा त्याच्यामध्ये आप हा आता एकदा करायला लागलो ना. की मग त्याच्यामध्ये भरपूर आयडिया सुचतात सुद्धा.
काय डस पण वेळ आपल्याला मॅनेज करावा लागतो मॅनेज करू तर सगळं होतं नाही तर काही नाही होणार.
हा ते लक्षात आलं ना एकदा की की बाबा असं नाही आता असं करू असा रिस्पॉन्स जास्त. चांगला येतो तसं जास्त चांगलं येतो मग आपल्याला एक एक सुचायला सुद्धा लागतात गोष्टी.
सुच यला लागतं सुरुवातीला आपल्याला थोडस प्रॉब्लेम येतच.
तिला काही समजत नाही आता मला आज मी तुम्हाला सांगते म माझ मी पाहिला व्हिडिओ केला ना मी काय के होत म्हणजे मी मिसटराना बोल मी तेव्हा त्या जॉबला सुद्धा जाय बाळपण् नव पण मला तेव्हापासून करायचं होतं हे युट्यूब वगैरे असं आता मला असं वाटतं कने मी तेव्हाच सुरुवात केली असते तर आ आतापर्यंत अजूनच चांगलं स्टेबल असत हा. थोडं वेळ उशीरच झालं पण तेव्हा मी पहिलं मला काय सुच. च नव्हत काय करूय मी काय केलं कपाट लावतानाच व्हिडियो मग म मिस्टर ओरडले की हे काय करते तू करतेस तर चांगलं कर ज्यातून लोक. काहीतरी माहिती मिळेल वगैरे तु काय . पट लावते भांडी घासते हे असलं काय नाही करायचं बोलते हा.
पण यांना पण नाही आवडत हे म्हणत करत काहीतरी असं चांगलं काहीतरी कर. कि लोकांना इंटरेस्ट त्याच्यावर व्हील त्यांना काहीतरी फायदे हो.
फायद्याच राहील कारण का आपण पण आता कुठं काय बघो तो तू आपला फायदा असेल तर बघतो कोणाच्या घरात काय? भांडण चाललेलं आता बऱ्यापैकी लोकांनी इंटरेस्ट राहिला नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये कारण का वेळच नसतो.
वेळ नसतो होय बरोबर आहे. सगळ बिझी झालं काही लोक आहेत जे बिझी नाहीेयेत.
आता असं होतं मैत्रणी मैत्रिणी पण बोलत माझ्यासूद्धा मैत्रिणीत पण वेळच नाही जायला.
नाही मिळत मला पण म्हणतात आता माझे सगळ्या मित्र मैत्रीणी नाशिक ल आहेत ते त्यामुळे तुला तर टाइमच नाहीय फोन लावायला म्हटल नाही होत मम्मीशी सुद्धा न नाय होत बोलण माझं. मम्मी सुद्धा म्हणते तू किती बिझी आहे मम्मी म्हटलं नाही एवढं वेळ भेटत ना मम्मी. दोन तीन दोन तीन दिवसानंतर कॉल होतो मम्मीशी पण मला
हो आ माझं पण फक्त मुलीसाठी व्हिडिओ. ल येतो मला असं कोण विचारत सुद्धा नाही की तू कशी आहे जेवली क काय? आणि मला सुद्धा मग ते बोलायला वेळ नाही मी आप आपली व्हिडिओ कॉल लागंल एक साईडला ठेवून देते मग ही पण बोलत नाही मुलगी पण बोलत नाही फोनवर. ती पण इकडे तिकडे तिचं तिचं खेळण्यात. ते पण लक्ष देत नाही फोनमध्ये मग ते असं होऊन जातं का वेळ. च नाय फोन नाय करत आत्ता माझ्या मैत्रीणी पण व्हिडियो टाक तेला तुला वेळ असतो, अरे ते काम हाय.
ते काम आहे ना, माझं फॅशन आहे तिथ मला करावंच लागणार आहे ना.
मी जर जॉबला जात असती नव्हतं असत तर मला जाणं गरजेचंच होतं. तण तिथे हा- हा फक्त एवढच. क बाबा घरात बसून करते.
घरात बसून क कते, उलटं घरात जास्त बाहेर जायला इतकी मेहनत नाही राहणार आहे घरात राहून जास्त मेहनत सगळ मॅनेज करायचय.
बाहेर जाऊन. करन तुला उलट सोईचं ठरतं. त काय आपण टेन्शन फ्री राहतो, की बाबा जाऊद्या आता मी आले. हा आणि घरी-घरी असलो की, असं होतं का इथे पण करा आणि तिथे पण करा असं हो
बरोबर!
एका टाइम मध्ये डो सगळे कामं, कका आपल्या डोळ्यासमोर सगळ फिरत राहतं.
फिरत राहत, की हे करायचं याच टेन्शन त्याच टेन्शन. बरोबर हाय. खूप महत्त्वाचं असतं हे.
आणि करावं पण लागतं ना, काय होतं एकदा ती सवय लागली जॉबला
मी, आता आपण करायला लागलो, आता जर पण, आता जर नाही करू तर आपल्याला असं बसवणारच नाही.
मग मला तर तेच होत आव. जॉबला जायला लागले, त्याच्यानंतर पैसे येतात हातात, मग आपल्याला कोणाकडे मागायची गरज नाही पडत. आणि आता असं होत, म्हणजे डिलव्हरी हा डिलिव्हरी नंतर अस व्हायला लागल की काही करायचं असेल तरी मागावे लागायचे पैसे आता समोरून देतात पण मग ते आपण जे आपले स्वत आता कमवलेले पैसे खर्च करतो ना ते वेगळंच असतं म्हणजे बाबा माझ्या महिन्याचा पगार आलाय मी माझ्यासाठी दोन टॉप घेतले कु ती घेतली मग आपल्याला कोणी बोलू पण नाही शकत हा.
असतो सगळा जगावे
हा मला असं झालं तर काहीतरी करावं कायतरी करावं, मग मी हा ऑप्शन निवडला आणि मग सुरुवात केली यात.
हो ना तिथे खूप छान हाय.
आणि मी ना याच्या आधी हे पण केलं, तेव्हा म्हणजे आता ती-दोन तीन वर्षापूर्वी म्हणजे तीन- चार वर्षांपूर्वी ते हे पण ऑनलाईन बघा, ज्वेलरी वन ग्रॅम ज्वेलरी परत साड्यांचं ऑनलाइन. ते रिसेलर्स असायचे, मग आपण सेल करायचं वगैरे..
सेल करायच. हो का?
हो त्याच्यात पण मी म म्हणजे अक्षरशा महिन्याला पाच- पाच सात- सात हजार रुपये कमवायचे. मी ते- तेसुद्धा खूप केलय तेव्हा ऑनलाईनच तेव्हा त्या वळेस म-सगळीकडे फोटो फोटो शेअर करायचे मग कमिशन आपलं टाकायचं. मी अगदी तुमला सांगते तीस रुपये कमिशन फक्त माझ तेज्यात टाकायचे कारण का आपल्याला साडी कमी याच्यात इतय, आपण जर त्याच्या कमिशन लावल ना जास्त तर मग कोणी घेत नाय आवो. कारण आणि तेव्हा ते इतकं जे ट्रेंडिंगमध्ये होतं की प्रत्येक घरात लोकं करायचे ते.
हा ते-ते सगळं घ्यायचे, ती ज्यूलरी सगळ्यांना हावी हो
वन ग्रॅम गोल्ड आणि अजूनही ते चालते, पण आता जरा ट्रेंड कमी झाला किंवा म्हणजे ते रिसेलिंगचा पॅटर्न कमी झालाय, हा.. हा त्याच्या तेव्हा तर इतकं ते, वनग्राम ज्वेलरीच बापरे, आहे आणि लोकांनी बायकांनी इतके कमवले. ना त्याच्यावर स्वतः रिसेल म्हणजे मोठं रिसेलर व्हायचं आणि मग स्वत
हा
स्वतःच्या खाली ठेवायच. बायक ना म्हणजे त्यांनी घेतलं, तर यांना कमिशन असायचं. दोनचं पण कमिशन एक बाईकचे असं व्हायच खूप काम बायकांनी त्याच्यात पण,
असं व्हायचं कमवायच. कमवायचं पण हे पण असं आहे ना, की समोरचा ज्यांना आवडलं त्यांनी पटकन घेईन.
नाही आणि त्याच्यामध्ये काय होत ऑनलाईन पेमेंट आहे. त्याच्यामध्ये रिटर्न, रिप्लेसमेंट काहीच पॉलिसी नसते. एकदा ऑनलाईन पेमेंट झालं का झालं त्याच्यानंतर काय नाही. पण त्याच्यात फसवणूक पण बरेच होते. जर ते
रिस्पॉन्स भेटतो, मेसेज करता विचारता कितीची हे परत मग काही रिप्लायच अस नाही.
नाही ते ते जरी आलं ना तरी, टाकत रायच करत राहायच. स्टेटस ठेवायचे इव्हन तुम्हाला सांग ते घालून वगैरे जे कराल ना तुम्ही, तर त्याला वेगळाच एक रिस्पॉन्स येतो. सुरुवातीला ना हा सुरुवात सुरुवातीला ना कमी येईल अस, पण एक कधी ना कधी लोकांना, कळलं नाही हिच्याकडच्या साड्या छान असतात तिने घातलेली मस्त साडी ते बरोबर आवं बगतात
नाही नाही मी तेच ट्राय करेल आता, मी आता संडेला जसा वेळ काढेल आणि ट्राय करेल हम्म
ठीक आहे. थोडा आराम पण असतो आपल्या एखाद दिवशी सगळं घरात आपलं सुद्धा आवरायचं असतं क्लिनिंग येते पण हा पण एखाद म्हणयच ना की बाबा दोन तास मला काढ येतील आणि मी हे काम करू शकेन. मग त्या ठरवायच्या चार पाच साड्या कुठल्या आहेत. तयारी तर एकदाच हेअरस्टाईल हेे ते सगळं एकदाच करावं लागणार आहे. फक्त साडी चेंज करावी लागणार आहे. आणि आदल्या दिवशी तयारी करून, ठे हा आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची, हा ब्लाउज या साडीवर, तो ब्लाऊज त्या साडीवर, म्हणजे काय होईल, दुसऱ्या दिवशी तुमचा तो वेळ वाया नाही जात तेवढा, तेवढ्यातल्या तेवढ्यात तुम्ही सगळं कव्हर करू शकता. आता मी पण काय करते, मुलगी झोपणार ना, हा मी पण काय करते, हो हो चालेल.
मी करते एक कॉल मग आपण आहे. ना आठ साडेआठ वाजे नंतर करत एक कॉल करू,
नको ना आता दो आता किती राहिलेत आपले
आता माझा एक कॉल होईल ना, एक तुमचा झाला
हा मग अजून दोन करून टाकू ना, माझा एक होऊ दे मग तुमचा परत हो दे मग करू कट वीस एक मिनिटात कारण की, नंतर हा आता तुम्ही एक लावा, नंतर परत मी एक लावते. परत तुम्ही लावा, तेवढा वेळ बोलू पटकन हा मग करून बघू परत नंतर त्यानं परत मला हिला भरवावं लागे लागेल, मग वेळ नाही राहत ओ,
आणि मला काय ऍक्च्युली थोडडीस पूजा आणि ते पण करायचं तर मी विचार केला की, हा एक कॉल करते आपण मग नऊ नंतर नाही फ्री राहणार तुम्ही.
नाही ना वो घरातलं सगळं भांडे. कुंडे सगळं मग मला ना अकरा वाजतील अकरा वाचल्यानंतर मग मी फ्री राहीन. साडे दहा अकरा नंतर.
चला मी लावते तुम्हाला हो ना हम,